हॅलो!
हॅलो, नमस्कार!
नमस्कार साहेब बोला.
बघ काय तुम्हाला रेसिपी सांगाय भजीसारखा थंडीचा दिवस पावसाळ्यात. दिवस चालू झालाय जरा करतोय काय भजी बजी खाय. जे वगैरे असं. उडीद डाळीची कुरकुरीत भजी करायची कशी हे ज रेसिपी मी सांगतो तुम्हाला
बर बर साई
साहित्य सांगतो की आता हा आता एक उडीत डाळ घ्यायची
थांबा जरा लिहून घेतो.
हा लिहून घ्या क एक कप उडीद डाळ.
एक कप उडिद डाळ हा
हा ते चार ते पाच तास भिजवायची भिजवून ठेवायचे ते भिजायला ठेवली की परत दोन हिरव्या मिरच्या.
हिरव्या मिरच्या.
एक इंच आलं.
एक इंच आलं.
परत आठ ते दहा कडिपत्त्याची पानं बारीक चिरलेली.
कडीपत्ता म्हणजे
हा, नाही नाही कडिपत्त्याची पान आठ ते दहा घ्यायची ते बारीक चिर चिरायची
बारीक चिरायची काय बरं बरं
परत दोन टेबल स्पून कोथिंबीर घ्यायची.
कोथिंबीर मंजे ते ब
कोथंबीर पण बारीक हा कोथंबीर पण बारीक करायची आणि हा नाही बारीक चिरायची
हम् हम्म हम!
कडिपत्ता कसा बारीक चिरला कोथंबीर पण बारीक चिरून घ्यायची हम्म परत एक टेबल स्पून जिरं घ्यायचं.
जिर हा
चिमुट बर हिंग घ्यायची.
हिंग घ्यायचा
हा चवीनुसार मीठ घ्यायचं आणि तळण्यासाठी तेल घ्यायचं.
बर बर बरं, आणि ते ह्याच कसली घ्यायचं पीठ कशाच घ्याच?
उडदाच, उडदाच, उडदाच्या डाळीचं आपण ते ते आता एक कप उडीद डाळ घेतलं ते चार-पाच तास भिजवून त्याचं बारीक हे करायचे आपण दळ हे करा मिक्सरला बारीक करायचं ते त्यात पाणी घालायचं नाही, भिजलेली हा ह भिजलेली जी डाळ असते की नाही ती भिजलेली एक चार पाच तास भिजवायची, आणि ती भिजलेली डाळ अशी जरा बारी बाजूला काडू म्हणजे त्यात पाणी घ्यायचं नाही डायरेक्ट तर ते मिक्सर ला बारीक करायचे त्यात पाणी न वापरता हे करायचे पाणी अजिबात घालायचे, नाही घट्ट होते हा म आता- कृती कशी करायची आता हे सांगतो मी तर भिजलेली जी उडीट डाळ आहे ती पाणी न घालता अगदी कमी पाण्यात वाटून घ्यायची. ची.
म्हणजे ते ज वाटण
हा मिक्सरला मिक्सरला मिक्सरला बारीक करायची ओ ते डाळ भिजलेली ते, टाकायची त्यात अन्ं हे करायचं पाणी थोडसं घालायचं मिक्सर ला बारीक करायची, परत त्यात त हिरवी मिरची आलं जिरं, की कडीपत्ता कोथंबीर आणि मीठ हे आपण सगळं त्यात घालायचं.
बरं बरं मग ते जिरं आलं आता तुम्ही म्हणताय जिरं आलं ते जे आहे ते
ते बारीक आपण बारीक नाही नाही बारीक करायची हो आता मिरची बारीक चीर नाही नाही नाही नाही ही बेस्ट कशी करायची तची बारीक आता कोतंबीर म कडीपता पण झसा बारिक चिरलाय तसं मिरची आलं हे बारीक हे करायचं हम्म मग त्या पिठात सगं ते हे जिरं मिरची हा हा बारीक नाही करायच मग त्यात हा मीडियम करायच चिरा हे कटच करायची हो.
बरोबर बर.
मिरची आलं द हे कडीपत्ता वगैरे असं बारीक चिरायचे. पेस्ट नाही तिची करायची. हा मग हा मीडियम हे करायच. आणि त्याच ते मीठ घालून ते टाकायचे हे मिश्रण चार ते पाच मिनिट चांगलं फेटायचं. हे सगळं टाकलं की नाही त्या पिटात
हम.
मिरची, आलं, जिरं, हिंग, कढीपत्ता, कोथंबीर, मीठ किती असं जरा असं फेटायचं.
बरोबर म्हणजे ते असं हलवायचं का पूर्णपणे असं जाचून घ्यायचं.
म्हणजे ते त्यात घातलं की अस तर हलवायचं चिमच्यान सगळं ते असं हलवायचं व पीठ एक जीव करायच हे सगळं हम्म. एक जीव केलं चांगलं फेटलं की तेलात कडे घ्यायची त्या कढईमध्ये तेल घ्यायचं म्हणजे ते भजी बुडतील असं. तेल घ्यायचं.
बरोबर.
हा तेल घ्यायचं ते तेल गरम करायचं. तेल गरम झालं की नाही म्हणजे आपल्याला भजी कशी हे सोडायची. नाही हे ट्रायल घ्यायला काय करायचं थोडस ते पीठ एकदम थोडस ते पिठच्या तेलात टाकायचं. ते तेला हा एक दोन भजी नाही एकदम थोड हातात जरां पीठ घ्यायच. टाकायच त्या तेलात हा ते ते क्नटिटी नाही हा झाले की नाही हा ते कळायला ते थोडेसे ते टाकले. कि ते लगेच वर जर तव हे आलं तर म्हणायचं तेल व्यवस्थित तापलय आणि मग हा मग आपण हा कटलेला आहे मग आपण ते थोडं थोडं थोडं त्यात भजी हे करायची. टाकायची. आपल्याला किती बारीक मोठी पाहिजे ह्या पद्धतीनं ते मध्यम आकार परत ते
लांबडी मिरची घालता येते का हो त्यात?
फ्राय केलं तरी चालतंय की.
म्हणजे कसं होतय. काही वेळी कसं होत अ म्हणजे आता ते उडदााच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आ ते तुम्ही केलं ते चवीन चांगलंच लागणार. ते सोडा पण त्याची हा.
हे उडदाच कस असतंय अ आ आपलं बेसन कसं चिकट असतंय. एवढं चिकट नसतं त्यामध्ये मिरची घालून मग ते जरा ते मिरचीला जास्त चिकटणार नाही ते.
आस आस आस.
अ त्यामुळे हे नुसते अह हे जे हेजे उडिद नाही हे कसंय माहित आहे का. फक्त उडदाचच हे करायची भजी करायची. यात बाकीचे अं उडीद आहेत. की आपण ते काही मिरची भजी किंवा ही भजी करणार नाही. हम्म, उडदाची भजी करायची म्हंटल्याव कुठल? ते कसं अस मध्यम आचेवर सोनेरी किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळायचें ते.
बरोबर. सोडा घालायचं त्यात.
नाही नाही काही सुुद्धा नाही घालायचं. सोडा बिडा काही सुद्धा हा कुडकुडीत होईपर्यंत हा थांबायच जरास कुडको कुरकुरीत झालं हे झालं का नाही कि मग ते बाहेर काढायचे. आणि हिरव्या चटणी सोबत गरमागरम सर्व करायचं. एकदम सर आता हिरवी चटणी म्हणजे काय हिरवी चटणी म्हणजे काय काय करायची कोथंबीर,
बरं.
परत तुमचा पुदिना
पुदिना ते किती किती प्रमाणात घ्यायचं?
आपल्याला किती आता चटणी करायची त्या प एक एक पिंडी घेतली चालते.
अच्छा.
हा आपल्याला चटणी किती किती जणांना सर्व करायची आहे. त्या पद्धतीने आपल्या हे ज्या, हे नाही हे करायचे. कोथंबीर घ्यायची. कोथंबीर, पुदिना आणि त्यामध्ये एक दोन तीन हिरव्या मिरची त्यात टाकायचं.
बरोबर बरोबर.
आणि त्या हिरव्या मिरच्या टाकताना. आणखीन काय करायचं. त्यात एक दोन बर्फाचे खडे टाकायचे बारके
बरं.
कारण का तो जो हिरवापणा असतोय.
अच्छा.
तो हिरवापना बर्फाचे खडे जर टाकले. आणि मिक्सरला बारीक केलं. तर तो हिरवापणा तसाच राहतो.
म्हणजे त्याचं नॅचरल फ्लेवर हा
ती हिरव असते की नाही. चटणी नॅचरली हिरवी दिसती ते बर्पाचे खडे टाकले तर, आणि त्या चटणी बरोबर तुम्ही जर हे भजे कुरकुरीत असे खाल्ले की नाही. तर काय स्व मस्तच या पावसाळ्याच्या दिवसात तर एकदम छान छान. एकदम सुंदर या
दरम्यान
अ मैफिल मैफिल. फिल्म मध्ये जसं बसलं तर ते जोश होऊन जातोय मग बर काय. प्रत्येक जण तुटून पडतो इथे ह्याच्या्यावर
कारण मी पहिल्यांदाच ते तुम्ही सांगलेली रेसिपी बघितली आता ते मी लिहून घेतलेली आहे.
तेच एकदम हे होतेय ते.
त्यातले दुसरे एक असं आम्हाला विचारायचं तुम्हाला की ती हे ज जे हे जे भजी आहेत साधारणतः या मिनीमम त्याच ते भज्याची साईज किती ठेवायची?
आपल्या आपल्या हिशेबावर असतंय ते. तुम्हाला शक्यतो शक्यतो काय. करायचं बारीक बारीकच सोडायची म्हणजे कुरकरीतण खायला टेस्टी लागते. ते मोठठे हे करण्यापेक्षा कस अ बारीक बारीक तुम्ही जर सोडलीसा. तर ते बारीक एकदम कुरकुरीतेत आणि खायला पण मजा येते ना, भाजून निघतात व्यवस्थित मोठी जाड सोडली तर जाड सोडली तर आतंन जरासं मग भाजायला जरा वेळ लागतो हे लागतो इथे. हम्म.
पिठं आतल्या बाजूला अ ते म्हणजे बारकी ठेवल्यामुळं का नाही लवकर शिजणार असं म्हणताय काय?
हा हा लवकर हे आतून बाहेरून सगळीकडे कुरकुरीत होणार ते.
बरोबर बरोबर आलं लक्षात ते कारण तिची साईज बारीक असल्यामुळे पटदीशी शिजेल. आणि मोठी साईज असल्यामुळे जरा थोडंसं आत जरा अ बाहेरून हिरवं म्हणजे भाजल्या गत दिसेल. पण आत थोडंफार काही काही ठिकाणी आपली ही जी कांदाभजी वगैरे असतात काही काही ठिकाणी थोडसं पिठं आत कच्च राहतं.
तस ते होऊन जात ते. हम् छान छान एकदम छान छान आणखीन एक आणखीन एक भजी आहेत आणखीन एक सांगतो आता जाता जाता पटदिशी. तुम्ही हे करा हम्म अ. चनाडाळ आणि तांदूळ भजी तांदळाची
चनाडाळ बरं हां.
हा चणाडाळ म्हणजे बेसन ची डाळ हा हरभऱ्याची डाळ, हे काय करायचं साहित ते काय हे करा लिहून घ्या सांगतो कसं पटपट.
बरं बरं
हा
नाहीतर असं करा की काय करा. आता जे साहित्य देताय, साहित्य देऊन परत तुम्ही मला डिटेलमध्ये त्याची माहि
बरं ते जे सांगतो मग हे आता हे जे सांगितलं की नाही मी तुम्हाला हे जे अ डा अ उडदाचे डाळ आणि हे हे हे एकदम करा. बोलवा सगळ्यांना अन् खायला घाला एकदम सुंदर सुंदर सुंदर. म्हणजे एकदम सुंदर लागतंय, की तुम्ही ते बारीक बारीक जर तुझे केले आणि कसं होतंय ते मऊ पडत नाय महत्वाचं काय. तुम्ही एकदा जर भजी केली आणि तशीच ठेवली तर ते कुरकुरीतच राहतात. मऊ अजिबात पडत नाहीत. ते एकदम कुरकुरीत भजी राहत हा कुरकुरीत भजीच हे करतात. आपली कांदाभजी वगैरे केली तर कशे थोडंसं मऊ पडतय पण ते तसं पडत नाही ते. आणि ते एकदम सुंदर लागतंय, ते एकदा करा आणि आम्हालाही बोलवा.
हो चालेल चालेल ब तयार करायच्या अगोदर तुम्हाला फोन करतो या आमच्याकडं खायला.
ओके ओके हां ओके हम्म